हॅलो
हा जेवला काय
नाही अजून...
का वेळ झाला की?
हम्म...
किती वाजता जेवता मग....
ठीक आहे आता फराळाचं करणार दहा पंधरा मिनिटात करणार फराळ.....
हा आज उपवास आहे काय?
हो गुरुवार....
गुरुवार मग काय स्पेशल केलाय?
भगर आणलीय
वगैर आणले वचा हा वरचा भात आमच्या इकडे वगर नाही म्हणत त्याला वरीचा भात म्हणतात...
होय...
वरीचा भात म्हणतात आणि भगर म्हणजे आपण शाबूची खिचडी... करतो त्याला भगर म्हणत... शाबूची आपण खिचडी करतो ना त्याला भगर म्हणतात.... आणि आपण तो आता तुम्ही म्हटला ना त्याला अ.... भात म्हणतात वरीचा भात....
वरीचा भात होय का?
मग त्याच्याबरोबर शेंगदाण्याची आमटी.... केला की नाही आ... ता कि भात आपण कुकरला कसं लावतो तस कुकरला त्याचा भात... करून घेतात मीठ लावून घालून आणि... अ शेंगदाण्याच्या कुटाची आमटी करतात शेंगदाने आणि ओलं खोबरं...
फलटण....
हा खूप छान लागते ते पण भाताआमटी कसं खातो तसं लागत ते पण...
हम्म... होय का....
वरीत हा वरीचा भात आमटी आमच्यात.... पण असं सगळ्या उपवासला नाही चालत ते...
हा....
जे ठ.... बा बाकीचे लोक फक्त शाबूची खिचडी ब....
हो....
ब
हो....
हॅलो....
हम....
तुम्ही खात नाही का म्हटलं शाबूची खिचडी....
हम्म.... हा हा.... एक मिनट खोकला येतोय का?
हा तब्य बघडली काय
हॅलो हाप हा ब हा थोडीशी बिघडलिया....
हा हा वातावरण चेंज झाले म्हणून बिघडले....
हा बरोबर आणि लोणच खाल्लं त्यामुळे हे झालं....
हा आंबट लोणचं खाल्लंय
कुठे हा आवडतं त्यामुळे काय म्हणजे भहात आमची बरोबर परत डब्यामध्ये भाजी कुठली असे तर असे असेल तर त्याच्यावर आपलं लोनच
ओची
ब वाटतं
हो
असं बरं वाटतं ना म ते खाल्लं की खाल्लच जातं असे
पण त्रास होतोय ना आता
आता काय करणार घसाफारी झाली
हो कसा तेच खोकलायलाय ना तुम्हाला
हच् हो मका हो मग काय
असल्यामुं कडाक
घसले घस गुळण्या केल्या औषध घेतले हो म
अजननीपवास
च क आहे ते सणऊपवास आणि नाही नाही खळेल कडे मी खाण बरंच कमी केलं
हा म्हणजे वेपर वगैरे आज
ते खाते की
आज काय भेंडीची भाजी मुलगा भेंडी डब्याला भेंडीची भज
हा तुम्ही म्हटलं ना लिंबू माय केला
मग
छान झा
काय हा म थोडीशी कट कमी झाली का नदीची कटना नाही झाली एवढी हे झाली काय झाली
हो नाही नाही नाही नाही नाहीली चिकट नाही झाली छान झाली भाजी आ्ही काय म्हणजे जास्त खात नाही मी पण टेस्ट थोडं केलं कारण मला भेंडी अजिबातच आवडत नाही
ह मी हम
त्यासाठी मग आपला धोडका केला बाकींना सगळ्यांना त्याला मग भेंडीची भाजी केली
होय ना
हम्म ते भेंडीच्या भाजी बरोबर जरा भाकरी कारल्याची, कारल्याची उकडून उकडून पण करते आणि असं भाजून म्हणजे त्याला
म्हणजे कसं करत कसं करत मुको श हो ते लग
ह
हा हा बोला, नाही नाही तिकडे हा. बोला बोला इकडे बाहेर आले होते.
हा तेच आवाज काहीतरी येतोय ना म्हणून म्हणाले आवाज माझा
हम्म.
हॅलो हा ते कारल्याच म्हणजे पाण्यात म्हणजे मिठाच्या पाण्यात थोडा वेळ भिजूऊन ठेवायचं ना
हा, हा.
आणि मग त्यानंतर ते. करायच मग ते पाईप जूला बाजूला ठेवायच त्याला आणि त्या ते झाक ठेवायच म्हणजे ते शिज ल्यासारखं होतोय आम्ही आणि म नंतरनं बारीक कांदा व चिरून हा कांदा वगैरे शेंगण्याचे कूट वगैरे घालायचं. सगळं भाजायचं आणि त्यामध्ये जरासं गुळ घालायचं. गुळ घातलं की म्हणजे त्याज गोडसरपणा असं छान होत भाजी.
हा.
करल्याची किंवा मग असं ते त्यात वाफवून घ्यायचं ते. फोडनी दिली खूप छान लागते ते. शिजतात ना कुकर म होत.
हो
ग असं चकत्या आपण गोल गोल करायच्या ते आपण कशाच्या चकत्या करतो ते सावळच्या करतो घुसावळा. त्याला काय म्हणतात अनेक नाव काय तरी आहे त्याच अ असं आपलं त्याच भजी भ भजी करतात माहिती काय त्याची. आपल्या दो दोडक्या सारखंच असते पण वरती प्लेन असते त्याच्या.
घोसावळ हा हा हां.
त्याच चकत्या करतात आणि भजी करतात.
हा
तशा त्याच्या सक्त्या करायच्या कारलीच्या आणि त्या हे करून घ्यायच्या आपल्या कुकरला एक दोन तीन चिट्टी मध्ये शिजते ना ते मीठ घालून. मीठ आणि हळद घा
हम्म.
लायचं अनुभव शिजवायचं आणि मग कडईत आपण अस नॉर्मल भा करत असो काना वगैरे टाकून भाजी कराय ची छान होय ते पण. हो तशी पण भाजी कर आता कारले आहे त्याला कधी ह हा परवा दिवशीच आहे उद्या नाही परवा दिवशी आहे. कारल्याची भाजी.
हम्म.
कारल्याची भाजी मे हिची भाजी रोज एक भाजी. रोज आम्हा सगळ्या भाज्या आता होय आता युट्यूबवर सारखं ते नुसत फक्त भाजीच बघायचं चाललंय, दुसरं काही नाही रोज एक ते करायची म्हणजे दुसरा प्रकार
हा वेगळा प्रकार कायतरी?
प्रकार वेगवेगळ्या भा म्हणजे एक भाजी असते पण जरा वेगळ्या प्रकारे केलं की छान होत ना, रोज रो ज तोच प्रकार खाऊन कंटाळा येतोय. त्यामूळ जरा वेगवेगळ्या, ते युट्यूब वरती बघायचं. आणि करायचं, काय नाही आलं तर शेवटी युट्यूब आहेच. मस्त मस्त सांगतात युट्यूब वरती
अग नाहीतर म युट्यूब जिंदाबाद
होय शेवटी युट्यूबच काही नाही आलं, जमल
हह.
काय नाही व्यवस्थित आलं, कि युट्यूब वरती बघणे, करणे
हा आणि कधी कधी युट्युब वर करून पण आपल्याला ते थोडं नीट जमत नाही. पण अस ना काय? अगदी परफेक्ट तसं जमत अस नाही पण ठीक ए
हा आपण वेगळी आयडिया तर येते ना असं हा असं पण आपण करू शकतो.
काय कायतरी आयडिया येते ना युट्युवर बघून की बाबा हे घालूया, ते घालुया आणि शॉर्टस मध्ये बघून लगेच जमत.
होय शॉर्ट मध्येच बघायचं, ते एवढं लेंदी एवढ मोठ प्रोसेस कोण बघणार? ते तेवढं पंधरा पंधरा मिनी तेच बघत बसले की, भाजी करायचा वेळ निघून जाईल. एक एकदा एक एकदा तस होतय. कि मोठ्या अस रील्स बघायच्या नादात, ते सात चा स्वयंपाक करायचा साडेसात वाजलं तरी ते फक्त मोबाईल बघायचच चालू असतय. कुठलं करू? हे करू की ते करू, अशा पद्धतीने करू की तशा पद्धतीने करू असं होतय
येतय काय बघत बसलं ना काय? कॅन्फुज होत, की काय करू आणि काय?
हा एकदा जर युट्यूबवर एकच मी काय नाही, पहिला कुठला बघतो ना तेच करतो. परत ते जर बघत बसलं असंच रिल्स तर आस वाटतय, नको हे नको हे काही एवढं लई जरा जास्तच किचकट आहे किंवा जास्तच हे च हाय डिफिकल्ट वाटालय, तर दुसरंच साध सरळ बघूया हे सोपं हाय असं करत करत एक अर्धा तास जातो, त्यात ते फक्त भाजी कशी करायची बघण्यात
जी चांगली वाटते ती वाटते.
तेच की पण आस आपल्याला हे वाटतय, ना म्हणजे एक हे असतय हा हिच्या पुढची बघूया का? ही सोपी असेल तिच्या पुढची बघुया काय? ती सोपी असेल, असं करत करत अक्षरशः खरच माझा एकेककदा तसा अर्धा पाऊण तास त्यातच जातोय, स्वयंपाक करायच्या आधी जर मी मोबाईल घेतला, तर म्हणून मी आधीच दुपारी वगैरे असं बसते तेव्हाच बघून ठेवते. दुपारी वेळ असा हो मग दुपारी जेव्हा वेळ असतो ना दुपारी तर आता उद्या भाजी आता ही करायची ना, मग आज बघूया युट्यूबवरती दुसरी का आहे का? असं रोल करत हा सेव करून ठेवायचं.
समजा काय काय बघायचं राहिल असल, तर आपल युटुबवर बघता येतय.
हो आणि परत हो मी तस सेव्ह करून ठेवते. नंतर न मग अ जेव्हा करायचं असतय, त्याच्या आधी एक पाच मिनिट ते बघायचं आणि चालू करायचं नसेल तर जसं बघत बसलं तर मग अर्धा पाोन तास एक एकदा तास पण जातो ते बघण्यात असं काहीतरी नवीन रेसिपी करायची असेल तर तसं होत
एवढं मग काय लक्षात येत म काय करू आणि काय नाही
हा मग ते जास्त आणि ते एक बघित तर हा त्याची दुसरीच प्रोसेस काहीतरी असे तिसरी तिसऱ्यात दुसरी प्रोसेस काय बघायलाच नको म्हनोंद पर्चय वळीळी हा दुपारच्या वेळी असंच करायचं बघत बसायचं कुठलं चांगलं वाटतंय ते हे करून ठेवायचं सेव करून ठेवायचं ते दुसऱ्या दिवशी बघायचं आणि मगच चालू करायचं स्ोयप करायला जरा वेगवेगळं असलं की जर मुलं पण खातात ना वेगवेगळे काही ते रेसिपी रोज तेच ते
कुणाची कशी पद्धती कुणाची कुणा गावाकडच्या रेसिपी असतात गावाकडच्या
हो हो तिकडच्या पण गावाकडच्या पण छान छान असतात
असतात ना त्या तर अगदी त्या त्यांच्या जुन्या पद्धतीची रेसिपी असतात
होय जुन्या पद्धती छान होय आणि सोप्या पण असत आणि आपल्याकडे सगळं ते म्हणजे ते मिळत ना घरी उपलब्ध असते ते सगळं साहित्य
उपलब्ध असत आपण त्यातच करायच आपलं हे नाही आहे ते नाही त्याच्यामध्ये नाही
मसाला नाही तो मसाला नाही हा मसाला आण तो मसाला आण
तसं नाही होत जे उपयोग त्याच्यामध्येच करायचं
हो छान गावाकडच्या खरंच रेसिपी छान असतात
हो खरंच आहे गावाच्या बाय आणि बघण्यासारख्या आपल्याला शिकायला मिळतं
हो खूप शिकण्यासारखं असते
आपण